हॅलो.
हॅलो!
आवाज येतोय का?
हॅलो!
हॅलो!
हॅलो! आवाज येतोय का माझा?
हा आवाज, हो येतोय-येतोय, तुमचा येतोय, माझा येतोय का आवाज?
हो येतोय.
ह्म, आता आपण बोलूयात सोशल मीडिया या विषयावर.
हो ठीक आहे, सोशल मीडियाचे फायदे, तोटे काय आहे, ते पण बघूया. खूप छान विषय आहे हा.
नों तेपन्न
सोशल मीडिया आपल्या जीवनाचा एक महत्वाचा बनेला.
हॅलो! हॅलो! हॅलो!